हॅलो आवाज येतोय.
हो हो येतो येतो आवाज.
हा हा बोला बोला काय चाललंय.
काय नाही आता बसले होते म्हटलं तर आता फराज वगैरे केलेय. आज एकादशी आहे ना अधिक अधिक महिन्यातली तुमचा उपवास वगैरे असतो का एकादशीचा हा म्हणजे तुम्ही अ एका वर्षा. तु नई एकादशी धरत.
नाही नाही काही ठराविकच आपल्या चार चार मोठ मोठ्या आहेत. ते आणि आता अधिक महिन्यातला आलेलाय. एक तर हा तीन वर्षातून एकदाच महिना येतो ना हा अधिक महिना त्या-याला आपण दोंडाचा महिना सुद्धा बोलतोतं.
हो हा दोंड्याचा महिना पण असतो. हा विष्णू साठी विष्णूचा महिना आहे ना हा.
हो हो ते धोंडे करून. देवाला नैवद्य दाखवणं. घरी जावयाना. जेवायला बोलवणं. ते वेगवेगळे पदार्थ करणं कपडे वगैरे करून अनारसे.. हा ते अनारसे कसं असं. तर जे आपण भांड देतो किंवा ताट जे आहे. ते पूर्ण असं शिग लावून शिग लावून म्हणजे डोंगर रचल्यासारखा ते आनारसे रचायचे जेवढे ताटात बसतात तेवढे उंच डोंगर करायच आणि तेवढं ताटे जावयाच्या हातात देतात.
हा हा आणि काहीतरी ज्यांना आनारसे जमत नाही ते बत्तासे वगैरे पण देतात ना काहीतरी म्हणजे आता कसं झालंय जॉब मुळ वगैरे काही काही ना जमत नाहीत. मग ते रेडी बत्तासे आणून देतात आणि असं-ते तसं दिलं तरी चालतात ना.
चालतं पण आ.. ते पूर्वीच कस होत अनारसे देणं, जावयाला किंवा लेकीच्या सगळ्या घरच्यांना बोलवणं, त्यांच मान सन्मान आदर सत्कार करणं, ते चालू असायचं की बाबा कपडे करा अंगठी. सोनं पण आता यावर्षी तर सोनं घ्यायचं सारखं नाहीच, परत सरकारने पण सांगितले सोनं घेऊ नका नुसतं रसपोळी खा आणि निघा. जा त्याच्यामुळे आता काय झाले आमच्या इकडचे तर बरेच जावंय काय म्हणतात आणखी असली तरी येतच नाही तर नुसत्या रस पोळीला परवडत नाही यायला
त्यांना म्हणा पुढच्या तीन वर्षांनंतर आम्ही सोनं वगैरे काय असेल ते देतो.
हो आणखी माहिती आहे.. अ पुरुषो पुरी म्हणजे दर तीन वर्षांनीच फक्त ते मंदिर अधिक महिन्यात एकच महिना उघड असत आणि त्या-आ म्हणजे परत तीन वर्ष त्या मंदिरात दर्शन सामान्य लोकांना. नाही.
हा हा हा
त्या मंदिराचं पण खूप महत्त्व आहे, की बाबा फक्त अधिक महिन्यातच दर तीन वर्षातून एकदाच त्या देवाचं आपल्याला दर्शन क-घेता येतं. त्या मंदिरात मग जाऊन आलोतं म्हणजे खूप गर्दी असते. त्या मंदिरामध्ये परत आता ते अधिक मासात नाही का आईची ओटी भरायची निघालीय.
हो हो आईची ओटी भरायची असते अधिक- महिन्यामध्ये.
की नाही? हो ना मी अ भरली माझ्या आईची ओटी
हा आणि अधिक महिन्यात ते असं दिवा वगैरे पण घेतलेला चांगला असत
चांगलं असत हा तांब सोनं चांदी काही घेत आपलेलं शुभ मानलं जात.
या महिन्यामध्ये देवाचं पण अस, जेवढे तुम्ही जप करताल विष्णूंचा किंवा पोथी वगैरे वाचताल आणि भागवत सप्ताह केलेला पण चांगला असतो ना,
बरोबर आहे बरोबर आहे सप्ता केलं. किंवा अ आता आमच्या गावात तर म्हणजे गावाकडे आमच्या आता बायकांनी अनोखा सप्ताह उभा केलाय बरं का म्हणजे अधिक मास चालू आहे. - तर चोवीस तास- देवाचा गजेर म्हणजे त्या मंदिरात चोवीस तास टाळ वाचला पाहिजे, आणि अं देवाची ज गाणी आहेत तेी गाणी अं चालू पाहिजेत म्हणजे काय म्हणतो आपण बघ गीत किंवा भजन कीर्, ते चोवीस तास चालू म्हणजे एक पण पण तो गजर बंद नाही करायचा मग बायकांना असं आता का गावाकडे बघितलं तर बायकांना किती काम असतात पण आता प्रत्येकीने तेवढ्या कामातून कोणी ठरवून घेतले की तू ह्या वेळेत या तुम्ही त्या वेळेत या आणि कंटिन्यू आज म्हणजे सात दिवस चोवीस तास--सब गजर चालू ठेवायचा म्हणजे जो नहीये ना जस आपण नवरात्रीत नऊ दिवस तेव्हा लावतो तरी एखा्या वेळेस आपल्याकडून विसतो झोप म्हणा किंवा तेल संपलं अचानक काही हे झालं पण तिथं चोवीस तास देवाचा गजेर चालू आहे
नाही पण अधिक महिना म्हणजे खूप पवित्र ला जात तो नाही का अस खूप छान आणि हे आणि त तीन महिन्यांनी येतो त्यामुळे त्या आकर्षण जरा जास्तच असतं नाही का
हो बरोबर आहे तीन वर्षातून एकदाच हा महिना आहे येतो ना त्याच्यामुळे त्या अधिक महिन्याच महत्व जास्तय ते पूर्वीचे लोकं म्हणायचे ना दुष्काळात तेरावा महिना तसं पण म्हंटलं जातं कि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्यावेेळेस काही ना काहीतरी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येऊ शकते किंवा खूप खर्च होतो कदाचित त्यामुळेही म्हणत असतील अधिक महिन्या पण आपल्याला माह नाही पण पहिले लोक बोलायचे आला दुष्काळात तेरावा महिना
ह हा आणि या अधिक महिन्यामध्ये दानाला पण जास्त खूप महत्व ना असं खूप मंदिरांमध्ये दान देतात किंवा जे गरजूंना वगैरे दान दिलं जातं ना काहीतरी दान धर्मक म्ह क का त ते आपल्याकडे दुप्प ठेवून म्हणजे असं काहीतरी आहे वाटतं ना परत येत
हो हो सतत म्हणजे काही प्रत
प्रत्येकाचे वेगवेगळी मत
हा हे बाबा जतो आपआप आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो पण आता कसं झालंय बऱ्यापैकी आताच जर आपण बघितलं तर पिढी आणखी परत एकदा देवाकडे किंवा अध्यात्माकडे वळायला लागले मध्यंतरी जर बघितलं तर अध्यात्मकाकडे अ पाठच फिरवल्यासारखी होती पण आता कुठल्याही मंदिरात जरी आपण गेलो तरी इतकी गर्दी तीन तीन चार चार तास दर्शनाला रांगेत उभं राहावं लागत
हो नाही खरंच आहे आमच्या इथे भागवत सप्ताह होता ना आता सात दिवस तर म्हणजे असे खूप मुलं मुली खूप येऊन बसायची म्हणजे आम्हा आता मला आश्चर्य वाटलं की म्हणजे नाही का पण बसायचे ते आणि ऐकत होते ते म्हणजे असं मन लावून ऐक- कत होते
हा म्हणजे आताची पिढी आपण म्हणतोच पण बऱ्यापैकी अध्यात्माकडे आणखी एकदा परत वळायला लागलेत मध्यंतरी जर आपण बघितलं तर जे फक्त वयस्कर लोक कि ज्यांना ऐकायला येत नाहीये चालता येत नाहीये उठय नाही घरात तर काम होत नाही असे लोकच देव देव करायचे पण आता सरास सगळीकडे लोक म्हणजे स्वतःहून उत्स्फूर्तपणे भाग घेतय स्वतःहून भाग घेत देवाच्या कार्यात पण जस आपण गणपतीत वरे - ण बघतो की उत्साहाने लोक एकत्रित येऊन हे करताना
आणि अधिक महिन्यात सत्यनारायणाची पूजा पण केलेली चांगली असती ना काही काही तर आहे ना महिनाभर सत्यनारायणाची पूजा करत ते काही त्यांनी संकल्प केलेला आहे की महिनाभर सत्यनारायणची पूजा करणार आणि ते करतातच म्हणजे नाही का घरामध्ये
हा बरोबर आहे नाही करतात खूप लोक ह्या महिन्यात देवदेव करणं दानधर्म करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तथ क्षेत्रांना भेट देणं किंवा दर्शन घेणं चालूच राहते काही नय काही न झाल्या आता अधिक महिन्याचे किती दोन तीन दिवस राहिले आमवशा आली कि हा महिना संप
हो अधिक महिना संपला हो हो केले होते ना आम्ही धोंड केले होते. ते
हा धोंडे पण छान लागतात एरवी तीन वर्ष कोणी करता
कुडून मग
आम्ही काय करतो च हा पुरण शिजवून घ्यायच आणि अ ते चपात तेच आपलं गोल गोळे करून त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि ते तळून घ्यायचे
ओके ओके हा म आम्ही पण हा काय काय जण उकडून घेतात काय काय जण तळतात.
हा आम्ही ते तळूनच घेतोत एकवीस धोंडे एक एकावन्न धोंडे अस देवाला नैवैद्य दाखवतात ना एकवीस धोन्डांचा किंवा एक्कावन्न धोंडांचा आणि नंतर मग ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा धोंड्याचा
आणि अ ते काहीतरी ते तीस वाती वगैरे पण अ जाळाय ते असतात ना काहीतरी ते तिथला हा एक ज्या शॉट नाही तेहतीस ला असं काहीतरी महत्व आहे. नाही ह्या महिन्यात जास्त अस तेतीस, तेतीस अस तेतीस ते विष्णूची, विष्णूंची वात वगैरे पण जाळतात
हो विष्णूंची वात जाळतात बरोबर आहे आणि अ हे पण करतात ना जोडवे वगैरे पण ह्या महिन्यामध्ये क कर
हो बऱ्याच जणी जोडवी करतात. चांदीची
हो ह्या महिन्यामध्ये केलेले चांगले असतात म्हणून बरेच जण कर त्यात अधिक महिन्यामध्ये जोडवेे सुद्धा घेतातच. परत ते आपण दान पण करतो हा केले ना. परत आपण समजा आपल्या आईला म्हणा बहिनीला म्हणा इतरांना ते एक प दिले तरी त्याच एक दान पण हो काही ना की बाबा आपण काहीतरी दान पण केलय या महिन्यामध्ये आणि स्वतःला पण काहीतरी घेतलं असं.
हो दिवे पण देतात काय काय ना जमलं नाही म ते स्टील
स्टीलच हो हो देतात. म्हणजे आपल्या परीने जे क घेतल ते चालेल फक्त आपले भावना कशी आहे ते महत्वाच आहे.
हो.
आपण कोणत्या भावनेने घेतोय ते सगळ्यात जास्त महत्वाचं. ते
हो बरोबर आहे. आणि सगळ्यांना चांदी देण येन जमल अस. होत शक्य होतच नाही ना. चांदी, चांदी पण किती महाग झाली आहे नि.
बरोबर आहे ते सर्वसामान्य लोकांना घेण्यासारखंच राहिलेलं नाहीये चांदी आणि सोन. चालेल आपला वेळ संपत आलाय नऊ चाळीस झालेत म्हणजे फक्त पंधरा सेकंद राहिले तर आपण थांबूयात.
हो हो चालेल चालेल ओके बाय हो मला पण छान वाटलं ओके ओके ओके बाय